हॅलो. हॅलो.
हॅलो हा येतोय आवाज? हो हो येतोय.
काय करताय?
काही नाही चालूये आपली कामं.
झालं जेवण वगैरे?
जेवण बिवण झालं?
हो तुमचं झालं?
नाही ना आज मला उशीर झाला जेवायला. बाहेर गेली होते जरा, बसेन थोडा वेळानी जेवायला.
अच्छा. आता बघा ना आम्ही या, हो झालं जेवण आत्ताच झालं.
आता निवांतपणा.
आता निवांत बसले
मग काय करतात दुपारी मधल्या वेळात
काही नाही असंच घरी कुठे जाणं नाही होत जास्त पाऊस पावसामुळे
हो हो
तेच ना आणि आप
दुपारी फ्री अस वेळेत काय करता मग टी व्ही वगैरे बघता की काय वाचनाची आवड
टी व्ही बघते ना आता सध्या मला बाहेरून नि ठिकण आलंय मग ते एम कम्प्लीट करतय
आवाज गेला तुमचा
आता सध्या मला मॅडमनी काम दिलंय ना मग ते त्यांच पूर्ण करते
अच्छा
हा नाही तर मग असते टी व्ही वगैरे बघते मग आता बघा ना ते आपण भरपूरच म्हणजे आता ह्याचं मर्डर वगैरे चालूच आहेत ना हो आहे ना
हा हा हा
हे पण बघते न्यूज वगैरे काय झालं काय हो हो आहे ना असं म्हणजे कधी
कुठल्या प्रकारचे वाचता म्हणजे असं सस्पेन्स किंवा आत्मचरित्र अस कुठलं आवडतं जास्त वा
वाचन म्हणजे ते वाचन नाही मी केलंय असं म्हणजे सेवा म्हण देवा पुस्तक वगैर वा
मला वाटलं नॉवल वगैरे वाचत
नाही ते नाही अस मला लिखाणाची जास्त आवड आहे त्याच्यात
हो का
हा लिखाण जास्त म्हणजे आवडत
ता का म्हणजे अ ली
नाही अ आओ असं ते नाही असं म्हणजे कामाचं वगैरे असतं ना
हा अच्छा अच्छा
ते लिहिते मी म्हणजे आता मला असं म्हणजे म्हणजे सांगतात लोक लिहायला आता पण ते गावाचं काम आहे ना मग ते दिलेय माझ्याकडे
कॉलेजच्या मुलांच प्रोजेक्ट बनवायचा वगैरे, लिहून द्यायचा
भरपूर मुलं देऊन जातात, कारण का आताची मुलं बघा ना म्हणजे असं म्हणजे मनावर घेतच नाही दुसऱ्यांकडे देतात केला आणि मग दाखवतात कॉलेज मध्ये, शाळेत त्यांना भरपूर कंटाळा येत
हा लिखाणाचाच कंटाळा असतो मुलांना आजकाल
तस मला म्हणजे लिहायला जास्त आवडतं
अच्छा
हा मी लिखान करते आणि माझं कसं फास्ट आहे ना, फास्ट लहिते मी, मग त्याच्यामुले देतात
हा आणि अक्षर ही चांगलं असेल चल त्यामुळे ते मग देतात तुमच्याकडे लिहायला
आणि म्हणजे गावातले पण असे काय असेलना कार्य हे वगैरे काम देतात लिखाणाच करायला
अच्छा स्क्रिप्ट रायटिंग वगैरे पण करताय तुम्ही थोडक्यात?
काय बोलताय?
जे स्क्रिप्ट रायटिंग वगैरे पण करतात थोडक्यात, कि अ ते देतात, ते फक्त कॉपी करून लिहून देतात असं?
ते देतात, ते लिहून काढायचं म्हणजे आता मॅडम वगैरे पण आहेत आता माझ्या टीचर आहेत स्कूल मध्ये, त्यांचं पण असत स्कूलमध्ये तर माहितीच असेल कि ती काय, म्हणजे त्या मॅडम लोकांना भरपूरच हे असतं त्यांच्या स्कूलमध्ये तर असं ए, म्हणजे झेरॉक्स वगैरे नाही काढायचा आता पेपर वगैरे पण आहेत ना बार्क बारक्या मुलांना पेपर वगैरे पण आपणच हाताने लिहून द्यायचे आणि मग ते करणार
अरे बापरे
मग हो ती ड्रॉइंग वगैरे पण मग काढायला लागते मग ड्रॉइंग पण माझी चांगली आहे ना मगत देतात माझ्याकडे आणि मग काही मी घरीच असते ना, कमाल हो देते ना
अरे बापरे! !
आणि मी काय हा घरीच असते ना, मग माझा पण तेवढा टाइम निघून जातो आणि आपला हात कसा म्हणजे हे राहत- म्हणजे बंद राहिला की कसं मग ते सवय जाते आणि मग चुयला होत
बरोबर बरोबर
मी पण घेते आवडीने करते, फक्त कधी जास्तच काम असलं की मी नाही जमत
बरोबर
सण वगैरे असल्या की कस मग घरातला पण
म्हणजे ड्रॉइंग पण चांगलं असेल तुमचं
हो, ड्रॉइंग चांगलं आहे माझं
मेन काय सायन्सचे वगैरेच हे असतील ना सगळे आकृत्या वगैरे काढून घेत असतील
ते सगळं म्हणजे इंग्लिशमध्ये पण असतं इंग्लिशच्या पण असतात सगळं
अरे बापरे
काय बारक्या मुलांच असतं ते काही नाही वाटत करायला
ह
हा म्हणजे जेव्हा स्कूल मधले येतात ना तेव्हा म्हणजे काहीच नव्हतं बारक्या मुलांच असत करते
आवाज फार कमी येतोय तुमचा
हॅलो येतोय ना आता
हा आता येतोय.
तेच म्हटलं नाही बारक्या मुलांच्या असतं मग काय नाही वाटत करायला.
हो.
जसे जास्त असं आता जेवढं पट असेल म्हणजे जेवढी विद्यार्थी असतील वर्गात तेवढ्यांचे सर्वांचे कराय लागतात.
हां.
मग ते मागे तर त्यांचं म्हणजे हे आहे त्याच्यावर पण मग होता ऑनलाइनच काम. कधी कधी ते करायची हा त्यांचं ते काहीतरी होतं त्याच्यात. अ प्रेझेंटी वगैरे पण त्याच्यात लावा लागते त्यांना.
अच्छा जॉबच झाला म्हणजे एक प्रकारे.
हो ना हो असं म्हणजे नाही म्हणजे मी त्यांना मदत म्हणून करायची ते घरातल्याच आहेत ना त्या माझ्या.
अरे हा हा हा.
अशी मी क म्हणजे पैशे वगैरे नाहीच घेत मी मदत म्हणून करते आणि काय घरी री कामीच असते तेवढं म्हणजे तेवढं कसं आपल्याला पण समजतं ना म्हणजे
हो. हॅलो.
हां बोला.
हा आवाज गेला होता तुमचा. रेंज जाती येतेय का? हो मी घरी रांगोळी मॅट वगैरे बनवते. आता तीच गडबड चालूय सध्या म ते सामान घ्यायला गेले होते म्हणून म उशीर झाला यायला. पाऊस लागला मध्ये.
. तेच त्याच्यामुळं सगळा
हॅलो.
हा बोला येतोय आवाज.
आ मला नाहीे येतेय तुमचं.
हॅलो येतोय ना. हेदो हॅलो. हॅलो.
हॅलो हा येत तय मला आता आवाज तमचा पण मध्येच ब्रेक हो तोय त्याच्यामुळे काय समज
येतोय मला येतोय तुमचा आवाज. नाही म्हंटलं तेच पण मग आशवी घरीच असते ना मग घरात बसून पण कंटाला येतं ना.
आ नाही आवाज खूप बारीक येतोय हा तुमचा.
हॅलो.
हा आता येतोय व्यवस्थित.
नाही तेच घरात पण कंटाला येतं ना बसून-बसून .
जागा बदलली की मे बी तुमचा आवाज कट होऊन जातोय.
एक मिनिटांबा आता येतोय
हा आत्ता एकदम व्यवस्थित येतोय
हा बोला
काय मग आता गणपती वगैरे सुरु होतील काय तयारी
हो तयारी आता थोड्या म्हणजे आता हा महिना गेला की पुढच्या महिन्यापासून तयारीच जत आहे आता म्हणजे बा बाप्पाची वगैरे बुकिंग आ कराय लागते ना ते का हा म्हणजे आम्हीध
घरी बनवतात ना मूर्ती
हो हो काही म्हणजे आमच्या गावात पण बनवतात पण आम्ही लोक बाहेर सांगतो इथे नाही सांगत
अच्छा
हा ते करून सांग
मला तर म्हणजे हा लहान मुलं असले की शाळेमध्ये अस असत ना त्यांचं वर्कशॉप वगैरे ते आले की बनवायला शिकवतात मग तीच मूर्ती बसवतात जनरली सगळे म्हणून मला वाटलं तसच बनवत की काय
इतशा मोठ्या असतात सगळ्यांच्या भरपूर मोठ्या मोठ्या सांगतात
ह हा हा
इ भरपूरदाणांच्या म्हणजे आमच्या गावात बहुतेक सगळ्यांकडेच असतात
हो का
हा आणि असं पण आता बघा ना म्हणजे काही काही ठिकाणी म्हणजे एक फॅमिली एकत्र अे म्हणजे काका एकांच्याच घरी आता म्हणजे दोन तीन भाव आहेत तर एकाच एकाच काकाच्या घरी असणार तसंही आमचेथ प्रत्य म्हणजे प्रत्येकाला घरात लागतो
हो
कसा तो तेव्हाचा तो आनंदच वेगळा असतो ना आपल्या घरात आता दुसऱ्यांच्या घरात किती जरी साखका असला तरी पण तो दुसऱ्याच्याच घरात आपण गोष्टी नाही करू शकत तस आपल्या घरात स्वतः जास्त व आपण बरोबर आपल्याला पाहिजे ते म्हणजे मस्ती वगैरे चांगलं सर्व छान वाटत म तेे दिवस भारीच असतात
हो कसे दहा दिवस संमतात समजत
हो समजतच नाही कसे दहा दिवस असं वाटत की अजून ठेवावं बाप्पाला
हो या वर्षी बारा दिवस आहे ना
हो हो ह्या दिवशी बारा दिवस का दिव बारा दिवस हो आणि आपले तर दिवस बघा ना काम आणि आपले तर दिवस कामातच जातात
हो आज काय नैवेद्य बनव
हो आणि त्याच्या तर जास्तच समज काहीच समजत नाही काय काय बनवायचं
हा आणि मग मंडळांचा शेवटच्या दिवशी भंडारा असतो ना म्हणजे तिथेच मग मस्त वेगवेगळं चवीचं खाऊन पोट भरून जातं जेवायची गरजच नाही पडत
त्यानमित्ताने आपल्याला आपणच खातो, बाप्पा काही खाईत नाही पण त्या निमित्ताने एवढ प्रकार आपल्या घरी बांधतात तरी. रोज रोज, नाहीतर असे कुठं आपण एवढं सर्व बनवत बसतो.
हा.
म्हणजे ते दिवसच चांगले, एकदम भारी